आज हॅलो?
हॅलो?
हॅलो, हा येतोय मला तुमचा आवाज.
हॅलो, हा येतोय, येतोय आवाज बोला. हा तुमचा कसा लागला कॉल? माझा कॉलच लागत नाहीेय.
हो नाही, सकाळी माझं पण नव्हत लागत. आता लागला ह् हम्. हा काय चाललं. नाही काल एक झाला
हा हा. ते आपल्याला जे किती किती कॉल करायचे तुम्हाला?
अ आपण नंतर बोलू का? म्हणजे ह्या कॉलवर बोललं तर चालेल का? नाही म्हणजे, फ्रेंड सारख, अ नाही तुम्ही वाचलं नाही का? हम हम. हा बरं कुठे राहता म्हटलं तुम्ही?
मी मुंबईला राहते.
हा हा नाशिकला नाही येत कधी?
नाशिकला येतो ना कधीतरी. खूप वर्ष झालं नाही आलेल्यात. आ तिकडे येवलामध्ये येतो, येवला तिकडे माझी भाची पण आहे ना? करीच आणि आतामध्ये आलेलो शिर्डीला पण आलेलो.
हा हा पैठणी.
हम् हो हो येवला.
हम्म हम् नाही माझ माहेर पण तिकडेच आहे लासलगाव जवळ. मुंबईला नाही शक्यतो येत. तिकडे नाही येन होत, अजून म्हणजे आता मुली मोठ्या झाल्या कधी जॉबला लागल्या तर येन होईल. पण मग आता तरी सध्या नाही. काही असं लग्न वगैरे असलं ते तो नातेवाईकांचं.
हा हा. आता तुमचा आवाज येतोय, माझा पण येतो ना तुम्हाला आवाज?
हो येतोय, येतोय स्पष्ट येतोय आता.
मला मगाच्या कॉलच नव्हता येत आवाज अजिबात हा पहिला कॉल होता तो
अ हा. बाकी काय चाललं मग तुम्ही ह्या साईडला. बाकी काय नाही कोण कोण असत घरी मग?
घरी असतात माझे मिट टर असतात मी आणि मुलगा असतो आणि हो हो.
हा. नाही मी पण, पहिल्यांदाच हे टास्क हे करतीय. पहिल्यांदाच आलय फोन अ फ्रेंड हा त्याच्यामुळे मला पण नाही जास्त माहिती त्यातलं
हा हा ह् बाकी घरीच असता का तुम्ही? की जॉब करता?
नाही नाही घरीच असते मी, दोघी मुली मला, एक बारावीला आहे. एक आता तिचं लास्ट इयर होत.
अच्छा मी पण ग करत होतेच. करत होते जॉब आधी आता जानेवारी पासून पण घरीच आहे बसली आहे घरीच हा हो.
चालेल ते कॅन्डल मेकिंग मध्ये केलं होतं तुम्ही मग
नाही नाही त्याच्यात नाही केलं नाही नव्हतं केलं.
हा हा हा असं छान छान घेतलं त्यांनी म्हणजे आपण घरी लागल हो केलं त मी. भरपूर शिकायला मिळायला हा मी घरी बनवल्या. आणि आस बनून विकायला पण असं कुणीतरी एक जण सोबत पाहिजे त्याला आणि नसलं तरी एकट पण करू शकतो आपण पण ते साचे व वगैरे मी अजून मागवली नाही काही पण मग जे एक किट मागवलं होत त्याच्यात बऱ्याचशा वस्तू आल्या होत्या त्यामुळे त्याच बनवल्या. आणि ग्रुप वर पण टाकले त्या म बऱ्याच बायकांनी खूप छान छान बनवले तुमच्या मुंबईकडच्या बायकानी तिकडे छान साचे मिळाले त्यांना त्याच्यामुळे त्यांनी छान छान बनवलेत. ते हम्म.
मग तु विकायचे असल तर कसे विकायचे कोणाकडे विकायचें काय?
ते आपण हे अगरबत्या धूप वगैरे मिळत ना त्या दुकानात तिथे आपण जाऊन पकिंग करून त्यांना देऊ शकतो. असं दोन ओझरच्या बायका होत्या ना त्यांनीच आम्हाला शिकवलं सगळं त्यांनी शिकवलं सेल पण कसं करायचं बा असं हम्म म छान होत पण अजून पुढे काही प्रयत्न नाही केला मी हम्म हम्म बर चालेल. हो जेवण झालं आवरलं सगळं ह ह.
मला पण तेच करायचं होतं मगाशी म्हणून म्हटलं नंतर करते कॉल तुम्हाला दोनच्या नंतर
हा हा हो दुपारी हम् हम् आज लवकर आ होऊन गेल होत माझ तर मला तोच वेळ होत आज मुली आवरू लागल्या मग. पटपट आवरून गेलं.
हा हा हा तुम्हाला दुसरा टास्क आलाय का? का हाच फक्त आलाय?
नाही अजून पाच आलेले आहे पण मग ते कुठले मला काहीच कळत नाही आता मुलीला सांगते मी बघायला म्हणजे हे पूर्ण झाल्यावर म ते वाटतं ब ते कसं आहे.
हो का हा हा. मला पण पाच जणीना फोन करायचे अजून एकाशी पण नाही झालेला माझा फोन
हं हां हां नाही मी काल एक फ्रेंड ला केला तर त्या इथेच नाशिक मध्ये राहता आणि असं तुम्हाला आणि तुम्हाला करायचे पहिले सकाळी केला ना त्याच्या आधी दोन जणीनी केला पण आवाजच नव्हता येत. त्याच्यामुळे मग काही बोलणच नाही झालं.
आपल्याला समोरच्या तुम्ही म्हणजे आपण पण आता तुमचा मला कॉल आलाय तसं मला माझे पण पाच जणीला गेले. कॉल असत ना.
बराच वेळ जातोय म्हणजे बराच वेळ जातो कारण पाच जणीचे येणार तर त्या पन्नास मिनिट पाच जणी ज आपण करणार ते पन्नास शंभर दीड तास. जवळजवळ जातोय आपला तिथ.
नाही आपण कस काम आवरून मग मधून मधून जेव्हा वेळ मिळेल तसं करू शकता असं काही नाही बा. हा हा ते पण आहे. मग ग्रुप वर येतय ना अजून एक ग्रुप बनवला आहे त्या
हो हो.
त्याच्यावर बरेसे मेसेज येताय.
हा हा.
हम हम. बरं चालेल मग. ठेऊ मग? काय नाही हो का. हा हा असं अस
आताशी पाच मिनिट हा दहा मिनिटं पूर्ण होऊन द्यायचे नाहीतर नाही तुमचा कॉल पकडला जाणार.
हम्म हम् बर बर. बाकी काय नवीन काय? काय रेसिपी नवीन काय काय बनवता?
रेसिपी बनवते पनीरची भाजी कधी मसाले भात, पावभाजी, मिसळ, मी तर व्हेजिटेरियनच आहे त्यामुळे मी फक्त व्हेजच बनवते.
हो का. घरात नाही खातं कोणीच नॉन व्हेज?
खाता मुलगा खातो मिस्टर खातात कधी कधी.
हा आमच ही तसंच आहे बाकी हे तीग खाता पण मी अ कोरोना नंतर थोडंथोड खायला लागली त म्हणजे मला कधी आवडलंच नाही.
हा का हा हा. मी पण नाही बरेच वर्षापासून नाही खाते मी पण पंचवीस वीस तीस वर्ष झाली असतील नाही खात.
हम्म हम् हम्ं. माहेर कुठलंय हाय तुमचं मग?
माझा माहेर आहे कराड.
हा हा म्हणजे तिकडच.
हा कराडला हो हो. सातारा, सांगली, कराड तिकडे.
हा हा हा हा. माझा येवल्याजवळच आहे लासीगाव म्हणून आहे ना,
हा हा हा हा.
तिथे लासनगावला.
आमच येवल्यामध्ये पाहुणे येते भाची राहते माझी. तथं त्यांचं पण असं साड्यांच वगैरे दुकान आहे.
हा हा हा.
येवल्याला.
हा तिकडे जा पैठणी जास्त चालते.
हम् परत पंक्चरच वगैरे त्यांच मोठे दुकान आहे टायरच दुकान हाय. मोठ म्हणजे बिझनेस आहे त्यांचा अ टवल्यामध्ये बाबर बाबर म्हणून
हो का हम्म हम्म हम
आणि काय बोलतोय बोला तुम्ही काय काय बनवता मग जेवण
मी चालूच असत युट्यूबर बघून काही तरी बनवायचं हा आता मुली असल्यावर कस लहान होते तेव्हा अ मी पण असच इडली डोसा पण आता मोठ्या झाल्या ना मग आता अ हेच पिझ्झा बर्गर वेगवेगळं पॅटीस काही तरी मोठीला नाही एवढी आवड पण छोटीला जास्त आवडती मध्ये मध्ये करत असते
हा मुली असल्या करतात मुली हाताने हो
करता अन पसारा ही खूप घालून ठेवता हह सग पण असं वाटत जाऊ दया ना कधी कधी आवरून घेता
बरं आहे ना बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं खाण चांगलंना आपल्यासाठी
हा तेेत नाही बऱ्याच वस्तू आम्ही घरीच बनवतो आणि पनीर तर मी पनीर पण आता शक्यतो घरीच बनावायला लागलीय आत्ता मध्ये मध्ये ना एकदा बाहेरून म्हणजे नेहमीच बाहेरून आणायचो पण एकदा खूप त्रास झाला होता पनीरने
हा नाही आजकाल खूप डुप्लिकेट डुप्लिकेटच येतं पनीर हा हा तसच येतंय पनीर आता त्यामुळे ते खूप घरी बनवलेल चांगलं आहे खर तर
तर थोडास वेळ जातो बनवायला
कसं बनवता घरी तुम्ही पनीर मग
घरी दूध उकळून घ्यायचं त्याच्यात लिंबू पिळायचं मग ते फाटत मग ते फाटल्यावर एका कपड्यात आपण खाली पूर्णाची चाळणी असते ना आपली त्याच्यात हा मध्ये थोड नळाखाली धुून घ्यायचं आणि बांधून एखाद मी जड पाण्याचा हंडा ठेवून देते त्याच्या वर मग बाहेरच्या सारखंच होतं हा जड ठेवायचं जड वस्तू
हा हा दूध त्याला मग चांगलं वापरावं लागत असेल घट्ट वगैरे हे ना
चांगलं म्हणजे तस काय नाही हा नॉर्मलच
आपल काय दूध असतं तेच्यात थोडं कमीच होतं ना त्याच्यामध्ये जास्त नाही नसत ते
नाही पण मग चांगल भरपूर पूर होतं मी एक लिटर दुधाच करते अर्धा लिटर मध्ये मी कधी करून नाही बघितलं हा पण होतच असेल बाहेरच जास्त खाण्यापेक्षा घरचं थोडं खाल्लं तरी
ते पण बरोबर आहे
थोडंस मग मटर वगैरे हे
आले अर्ध अर्धा अर्धा मिनट अर्धा मिनट बोलायचंय तुम्हाला
हा हम्म हम्म हा हा हम बरं
त्याच्या व्यवस्थित पनीरच्या
हा वड्या एकदम बाहेरच्या सारख्या पडता काही चेंजेस नसत.
हा का
हम्म फक्त दाबून दाबून त्याचं पाणी काढायचं कपड्यातन मग चांगलं होतं हम्म हम्म
हम्म चांगलं आहे चांगलं
हॅलो दहा मिनिटानंतर त्याच त्याच हॅलो हा काय म्हणता
फिरायला वगैरे कुठे जाता का नाही तुम्ही
फिरायला आम्ही नेहमीच जातो माझ्या मिस्टरांना खूप आवडतं फिरायला
हा का हा हा हा
मुली मोठ्या झाल्या खर्च नका करू पण मग ते कसये ते तर चालूच असत. नेहमीच नेहमीच फिरतो म्हणजे कोकण कोकणात नेहमी
हा दहा मिनिट झाली आपण पुढच्या जेव्हा मी करते कॉल तेव्हा करू याच्यावर झाले दहा मिनिट कट करा म्हणजे तिकडू हम्म चालल हॅलो
हॅलो कट